लागला पा
लागलं आगं पाचवा कॉल आहे, तुला तर हां.
हा चला मग, घ्या बोलून.
म्हणत होती सकाळी, सकाळी लागून जातय
हं.. समजना म्हटलं बाई काही. री गडबड झाली बर काही पैशांची
नाही नाही माझे पण, आधी दोन रुपये दाखवत नव्हतं त्याच्यावर दाख पैसे आणि अकाउंट ला नव्हं दाखवाय
हां.
नंतर चेक केला ना, मग माझ्या फोनला रे मला ते चेकच करता येईना नंतरन चेक केलं ना मग तर दोन रुपयाचा मॅसेज दिसला, आणि नंतर आलेला याचा ही दिसला.
हा, हा
हा
बरं आहे घर बसला, काहीतरी धंदा आपल्याला. रिकामी रिकामी, यांनी नाही का भरला. हा
कोणी.
नवीन आल हो आता
हां. माझ्या हे फोन ना फ्रेंड चारच कॉल बाकी ना पण म्हटलं आता तुम्हाला कॉल करायला चान्स नाही राहिणार साक्षीला तुम्हाला माझं बंद होऊन गेला बरं ज्ञानूला, साक्षीला, तुम्हाला म्हणून म्हंटलं माझे चार कॉल बाकी ठेवते, तो दुसरा टास्क पूर्ण करते तोपर्यंत.
करता येतं का तसं
चालू येतसं म आता चा चालूय वारून चाललंय जोपर्यंत चाललंय
हा हा. साक्षी चा मम्मीन नाही. भरला का,
सांगितलं होतं मी साक्षीला म्हटलं मम्मीचं पण द्या करून
हां. हां..
त्यांनी केलंय का, नाही काय माहिती.
काय करू राहिली तू
हे वरच आवरतेय वरचच आवरायला आले झाड झुड झाली ये.
माझ झालाय स्वयंपाक पाणी तेच, आता आवर सावर करू राहिले काम. कपडेलते यांचे कपडे, आणि ते धुतले होते.
हां.
चालेय काही भिजत घालायचं, काही दूध.
हा फिरून आली का तेवढ्यांच तेवढ रातच परत
पसारा पडतो ग
हां..
अन तेक.
आज बचत गटावाले गेले फिरायला.
हाव ना घटावाला गेले फिरायला माझ्या मारीत त्या बाई, आपल्यालाच नाही सवड.
हा. आपल्याला कुठं निघायचं म्हटल्यावर सगळ्यांची काळजी करून निघावं लागतं.
हा.
त्यांचे भारी त्यांना आयते हातात डबे भेटत त्या.
बिनधास्त आहे त्यांच. तुमचं नाही गेलेलं का बचत गटाचं कधी काय असं कुठं ट्रीप?
नाही ना ओ.
काढायची ग.
हा ते आते ते काय ना ते काय ते कोणता किल्ला आहे बांधते ना ते एकाच खांबावर
हा हा.
काल माझ म्हण माझं वाढदिवस मन म्हंटलं जाव बा असं छान य ते.
आम्ही एकदा गेलेलो होतो ना बचत गटाचेच पैसे काढून वैतिक खर्च मग आपला काय असेल तो.
हा फक्त ये बसचं भाडं त्याच्यात नाभरल होत ना हम् हम्. अहो आत्ता ती सरकारी स्कीम आलेली आहे.
हा.
अ शंभर काय तीनशे रुपयया ते ना तीन महिन्याचा पास काढायचा.
हा.
आणि तीन महिन्यात हे ना कुठे फिरायचं. भाडा नाही लागत.
हा का? पण मग आपल्याला आता ऍडजेस्टही झालं पाहिजे ना का जायला.
हा.
प्रत्येक लेडीजच जमलं पाहिजे.
हा.
पण आता कस कामांचा सीजन सुरु झालाय आता समजा गरदी. ते घरगूती प्रत्येकाचच.
हा.
आज वाटू राहिलंय बाई पावसाचं वातावरण, पण मग काय मी
उद्या पंधरा तारीख आहे ना? हा हि हवा सुटली आणखीण
माझं राहिलाच अजून दोन गल्या तेवढ्या लावून घेते आता.
हा हा.
कधी पडतो पाऊस.
हा.
ड्र्रीप डीप जर दिली तर मग.
हा तेक दिल काही प्रॉब्लेम आहे नाही ना त्याला.
हम्म.
बाकी काय म्हणती अजून?
बाकी काही नाही तेच आता आवरून विशाललाच देणार होते पेपर टाकायला काही करताय काय माहीत.
हा ना?
हम्म. आमचा अजून पेपर टाकायचा बाकी राहिलेला आहे ना.
हा हा बाची बाईचा फोन येऊन राहिलाय ग मला.
हा ना? त्यांना मी म्हंटले होते ना.
हा हा. माझे ना चार कॉल राहिलेले. आता तुला केलाय म्हणजे तीन राहिले आस समजायचे. हा. शिला करून देईल मग आता करत खातल्या.
उलट तुमचे चांगले कॉल झालेले आहे. आमचे कॉल झालेले नाही, आमचे जास्त बॅकच गेलेले.
हा मग, माझे पहिल्या फोन मधले दोनच झाले ना ग. नाही तीन झाले वाटत. दोन गेले हा पहिले पाच मधले.
हा हा पण तुम्हाला पैसे चांगले आले, त्याचे. तशी मला फक्त त्र्याण्णव का चौऱ्याण्णव रुपये आलेलं आहे.
मग, खात्यात पडतील तवा खरं त्याचं.
नाही नाही येतील येतील. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा पॉझिटिव्ह होईल.
हा नाही पॉझिटिव्हच राहिले. ते दोन रुपये ते सारखे म्हणायचे आले का चेक करा. आले चेक करा, मी नाही म्हणायची नाही, नाही सारखं नाही दाबायचे. आणि मग, तीन चार वेळेस असं म्हंटल्यावर.. चौथ्यांदा दाबलं, आली म्हणल पाहू बरं काय होतंय.
आ..
मग, त्यांनी म्हणलं लगेच ते पुढचं पेमेंट प्रोसेसर सर्वर असं.
हा.. मग, आपण आले म्हंटल्या शिवाय ते टाकती नाही पुढचं.
हा ना, म्हटलं पाहु दोन रुपयाचं काय? एवढं आहे ब विशेष..
हा.. अकाउंट नंबर व्यवस्थित दिलेला
देले ना, व्यवस्थित देले चेक. केलंय मी एक टाकला, दोनदा चेक केला परत राजलाही दाखवलं.
हा हा हा.. हा हा..
वेळही जसं काही जात नाही.
हा..
आणि कधी कधी काम असल्या का? असं वाटत पुरत नाही वेळ. मला ब्लाउजांच थोडस डोक्यात हाय. माझे, माझे स्वतःचे.
हा..
ते जसं काय? उरकूने राहिले.
स्वतःचा शिवायचा कंटाळा करत माणूस.
तेच अगं रोजच चालयं आळमटळम माझी तरी काल शिवलंय?
हा. हा..
ये थायरॉइड मुळ का? काय? ना ग सकाळी सकाळी मला इतका कंटाळा येईल राहतो कसं? तरी मी काम ढकलीते.
हा..
आता थळात थोडीशी धावपळ सुरु झालीय. राजला येतं कॉलेज सुरू झालंय त्याचं.
हा डॉक्टरला दाखवू काय इकडं
डॉक्टर ते दाग दाखवून पाहिले. ते म्हणतात, तसच राहतं, त्याच थायरॉइड नाही.
हा. काय राहिल पण व्यायाम राहतो का? ह हा. हा..
माझं जीवन असं झालेलं आहे, ना आता का? मला व्यायामाशिवाय पर्याय नाही.
हा.
ते गतीवा्या ना फि जोथे. केली ना त्यांनी मला तस सांगितलेलं आहे तुम्ही आमेरे केेला जरी गेल या दुखण्यासाठी तरी तुम्हाला त्याच्या पर्याय फक्त व्यायामच ये‌ एक्ससाइज.
तसंच राहत ओ. व्यायाम व्यायाम करण फार चांगलं ये.
गोळ्या औषधांनी काहीच फरक नाही म्हणजे आता एवढं त्रास झाला होता कमरेच्या गादीचा पण, एक गोळी नाही खाल्लेली.
ह
त्याला गोळी हा, पर्यायच नाही.
हा. सिधूला पण न्हेल आवो होत, फिजिओथेरपी वाल्या कर पण. तो खूपच आस आकंदाने रडायचा. त्याच्यामुळे परत नेलच नाही त्याला. तो खूपच रडायचा ना काक म्हण मलला त्याच्या आवतच नव्हतं.
हा ना ग त्याचा विषय निघाला का खरंच असं येऊन जात बरं का पण मला
त्यापेक्षा जाव जे साहित्य समधा काय पर्याय.
हम्म मग आता काय करणार आहे? आपलं प्रारब्ध राहतय तेवढं करावं स्वागत आहे आपल्याला.
ते कोणालाच चुकलं नाही ते आपल्याला काय चुकणार
त्याला पर्यायच नाही राहत गं, किती काही करा आता तुम्ही भरपूर फिरवलं ना त्याला.
मग?
बरे जे असल देवाच हम्म दुसरा चा्स घ्यायला पाहिजे ग तिन आता.
हा पण माव याच, आज बरंच पूरवता ना‌ हो. त्याच्या मुळे मग पण माझं ना त्याला टेस्ट करायला लावलेलं आहे आणि. त्या टेस्टला डायरेक्ट पन्नास हजाराच्या पुढेच पैसे लागत्यात.
टेस्ट का बरं सांगितलेलं आहे?
डॉक्टर म्हणते मग दुसरं नको असं माहित अस
हा हा हा हा. पण मग असं कां सगळं त्यावेेस सोनोग्राफीनिथं सगळं केलेलं असतं आता सायन्स एवढं पुढं गेलंय तेव्हा कळलं नसेल का बरं या डॉक्टर लोकांना.
काय म्हणतात डॉक्टरच्या मागचा भाग येईल असं कस डॉक्टर का त्यांच्यावर येऊन देणार आहे का?
हं ना गं एवढं एवढं कळत, आज काल सगळं.
हां.
पण मगं लई. तेच नाही करायला पाहिजे अस वाटत मला कस आहे दुसरं बी होता कर. मोठ करता भरपूर दिवस निघून जाते
तेच ना
काय काही नाही बघून आण घ्यायला घेऊन टाकायला पाहिजे दुसरा चान्सस
हां.
काकूल एकदम बरं वाटलं ना आता?
हा काकूल बरं वाटलं? मग ते शुगर आहे ना तिला थोडा त्रासच होतो.
हम् हं् ह.
थोडी अशी दादा बाबा हं आणि हा इश्यू करे थोडी न.
हा हा शुगरला काय गं फिरणं थोडसं पथ्य पाणीन तेच.
हा हा.
तिचं आता दुख नाही एवढं मागं झालं होतं मोठं.
हम्म. मग मत या असं गोड आहे ना‌ खाताव.
अगं शुगर घरवाल्यांचं काही नसतं तसंच तुम्ही साखरच खा. या बाकीच्या गोष्टींमध्ये प्रत्येक पदार्थामध्ये थोडं थोडं साखरेच प्रमाण राहतच.
हम्म.
त्यानी लगेच शुगर वाढून राहतो.
शुभ वाडून जाते.
बरं चालेल चल. घेऊ आवरून आता चाल.